हे
हा व्हॉइज येते का क्लिअर हम्म काय करायलायसा?
काय नाही बसले.
हम्म हम्म जेवण वगैरे झालं?
हो झालं तुमचं?
हो आत्ताच झालं बघा. तेच उम्म म तेच म्हंटलं काय आपल्याज बसले होते. मग काय दैनंदिन जीवनातल्या आपल्या गोष्टी आहेत त्या तुमच्याशी शेअर करायच्या हो त्या त्याबद्दल काहीतरी मत असते.
बोला की हम्म बोला.
. म तेच म्हटलं आपलं दैनंदिन जीवन म्हणजे काय तर खरं तर ते आपण जे रोज सकाळी उ ठल्यानंतर रात्री झोपेपर्यंत जे करत असतोय बघा जी कामी आहेत आणि ज्या आपल्या सवयी आहेत म्हणजे ज्या आपण समावेश केल्या आहेत. प्रत्येक म्हणजे प्रत्येक व प्रत्येक व्यक्तीचं ते दैनंदिन जीवन जरा वेगळंच आहे. आणि वेगळं असतं पण. परंतु काही गोष्टी अशा म्हणजे सर्वांसाठी समान असतात बघा.
होय.
जसं कि उठणे असू दे स्वच्छता करणे शिक्षण किंवा इतर कामे आणि जेवण विश्रांती घेणे किंवा म्हण जे झोपणे म्हणजे आप आपल्या दिवसाची सुरुवात ही लवकर उठल्यापासूनच होते.
हो.
हम्म. मग तर लवकर उठल्यानंतर आपण काय क म्हणजे कसं करायचं आपल्या शरीरा शरीराला क नाय चांगली सवय असणं अत्यंत गरजेचं आहे हम्म. आणि आपण जर लवकर झोप घेतली अ म्हणजे दररोज जीवनातली तर आपल्या सकाळी आपण जे जेवण्याच्या आधी दोन तास आधी आपण जेवण केलं पाहिजे. आणि म्हणजे सात ते आठ तासाची झोप पुरेपूर आपण घ्यायला हवी. त्यानंतर काय होतं की आपलं मन ताजे तवाने राहते.
हो.
हो ना. तर म ते पण राहते आणि हे पण चांगलंच आहे त्यानंतर आपण काय होते बघा म्हणजे सगळ्यांच्या सवय काय आहेत दात घासणे आंघोळ करणे
हां.
प्रातांनी काय व्यायाम व्यायाम म्हंटलं तर मग व्यायाम बोलायला गेलं तर ते तुम्ही बघताय आता कि म्हणजे व्यायामचे फाय बेनिफिटस फायदे आपल्याला माहित आहेत. आपण दोघीच कट सुद्धा करतोय पण इतर वेळ काय होते की ते आपल्याकडून केले जात नाही त वायाम मुळ
हो
हम्म तर योगासने काही असतात ती परत आता पण आपण नियम कस आपला नियम बघा कि व्यायामामुळे आरोग्य चांगलं राहते. आणि दिवसभर काम करायला सुद्धा ऊर्जा मिळते आपल्याला
हा
परत नंतर काय आपल्या म्हणजे आपण आपण काय करत आपलं जे बघा आपल्या दारात आप पण मुलं असतात
हां
त्यांचच आपण दैनंदिन जीवन शाळा किंवा महाविद्यालय असते.
हम्म
तेना तेच आपण विशेष म्हणजे त्यांचं विशेष महत्त्व तेच आहे सध्या लहानपणाचं बोललाय गेलं तर
हो
त्यांना आपण शाळेत जाऊन नवी ज्ञान मिळते शिक्षणकडून पर मार्गदर्शन सुद्धा मिळते परत हा मार्ग दर्शन असु दे किंवा विविध प्रकारची मित्र मैत्रिणी भेटतात.
होय
हो आणि त्यांच्या कस सोबत उपक्रमामध्ये सहभागी सुद्धा त्यांना घेता येते
हा
तर आता कस अभ्यासाबरोबर खेळ असतात त्यात वाचन असते तर आपली संस्कृती आली त्यानंतर तर काही कार्यक्रम सुद्धा असतात. बघा शाळेत अस दे कॉलेजमध्ये अस दे अशी कार्यक्रम म्हणजे ते ठेवतात. जस की साडी वगैरे नेसून येणे परत वेशभूषा असणे. वेशभूषामध्ये कस की म्हणजे अ कोण तर सावित्रीबाई असणे त्याचं महत्व व त्यांना ते पटवून देण्याचा प्रयत्न शाळा सुद्धा आता कराल्या भरपूर हम्म आणि तुम्ही बघताय लहान मुलं कि ते आवडीने आता चालल्यात आधी शाळेत तशी जात नव्हती तिथल लहान मुलं
होय
ह तर ती आत्ताची कशी आहेत ती खूप म्हणजे आपली महाविद्यालय पण एवढ्या तिने लेव्हलला नेऊन ठेवलीत कि जसं की खेळ वगैरे तिथं असतात. परत वेशभूषा वगैरे असणे किंवा म्हणजे आवडीच खायला वगैरे पण त्यांनी करून ठेवलेलं असत.
होय
हम्म आणि दुपारच्या जेवणा म्हणजे आता कसं शाळेत चालू झालं की सकाळचा नाश्ता सुद्धा अ म्हणजे घरी घेऊन आणि इ ते करा असं सुद्धा आता चालू केलेलं आहे शाळेमध्ये
ह
मग त्या त्यामुळे ती लोक म्हणजे लहान मुलं खूप आवडीनें चालल्यात त्यामु त्यामध्ये मग ते सहभागी होण्याचा पण प्रयत्न त्यात पुरेपूर करत आहेत. लहान मुलं त्याचबरोबर त्यांनी वाचन सुद्धा करतात त्यामुळे त्यां ची स्मरण शक्ती सुद्धा वाढत्या.
हम्म होय.
आणि वाचनाची सवय ही चांगलीच आहे आणि वाच चन केल्या केल्यानं कुठं वाया जात नाही किंवा शिक्षण केलेल्यां कुठ वाया जात नाही रोजच पाहिजेच हे
होय.
आणि व वर्तमानपत्रांबद्दल बोलाय गेलं तर काय बघा. की आता वर्तमानपत्रांबद्दल जरी बोललं आपण किं लोकमत असू दे काहीही आहेत ती जे असतील ती पण त्यांच्यात जी आपल्याला जगातील माहिती त्यात आपल्याला मिळते. त्या मग ती सुद्धा आपल्याला त्यातून मिळू शकत्या. ह्म हा हो तस. आणि आता परत कसं वाचणं आपण आपल्या घरात पण आपण क म्हणजे खूप लोक असले आहेत ना ती म्हणजे जस की आपला आपल्या घरात कसं आई बाबा आजी आजोबा असतात. हम्म त्यांचं दैनंदिन जीवन वेगळं असतं बघा. हम्म या त्याच प्रकारे. मग दैनंदजीवन कसं असते बागा की म्हणजे आपण कसं अ म्हणजे व्यस्तच असतोय वेळेवर कधी कधी व्यस्त नसतोय.
होय
कार्यामध्ये जास्त जा जायचं जर जाय म्हणजे जायचं जर झालं तर आपल्यावर काहीतरी जबाबदाऱ्या पडल्या असतात बघा.
होय.
हम् म्हणजे आता लग्न झालेल्या स्त्रियांचं बघा कि त्या म्हणजे अ म्हणजे सकाळी उठल्यानंतर कसं आपल्या नवऱ्याची म्हणजे नवऱ्याला कामाला घालवणे. लहान मुलांचे डबे वगैरे असली. तर त्याचबरोबर म्हणजे शाळेला जाणाऱ्यांचं बघा ते पण त्यांच्या गडबडीत शाळेचा डबा वगैरे भरणे. त्यांचा अभ्यास पूर्ण आहे का ते वगैरे बघणे त्यानंतर आता कॉले च बघा ते काय सहाचे बस वगैरेची वाट बघून लवकर आवरून जाणे. लेक्चर वगैरे करून येणे अशा काही सवयी असतात. म्हणजे प्रत्येकाची जगण्याची पद्धती एकच पण सवयी वेगळ्या. असं हा हो हो त्यांच्या जबाबदाऱ्या वेगळ्या असतात. म्हणजे आता आपल्या समाजाची प्रगती पण तशी. त्या पद्धतीने होत चाललेली आहे.
होय.
हम्म मग त्यात लक्ष आपण तेवढंच देतोय आपल्या घरात पण आपण तेवढाच वेळ देतोय. आणि तो द्यायला. पाहिजे त्याच महत्व पण आहेच आणि तस म्हाला गेल तर ध्या जीवळात आपण वेळेच महत्व पाहिजे बघा. कारण दीन प्रत्येकाची वेगळीय. तर प्रत्येक - आता सकाळी उठल्यानंतर आपल्या जीवनाचे टाईम टेबल तयार पाहिजे. की उठल्या नंतर मी चहा व गैरे घेईन. चहा घेतल्यानंतर तर अ माझी जी काम असतेल ती वेळेवर मी पूर्ण करीन. आणि त्यात कामं अ ते काम त्या वेळेत पूर्ण व्हायलाच पाहिजे. अशी एक जिद्द असणे ही एक सुद्धा महत्त्वाची म्हणजे महत्त्वाच आहे.
दैनंदिन जीवनामध्ये काम आणि वेळेचे नियोजन हे पाहिजेच.
हो.
सूर्योदयासोबत किंवा त्यापूर्वी उठणे दिवसाची सुरुवात शांत ततेने शांततेत होते.
होय.
किमान वीस ते तीस मिनिटे चालणे. योगासने, ध्यान केल्याने शरीराची ऊर्जा निर्माण होते.
होय.
दिवसाची सुरुवात चांगल्या आणि सक सकस आहाराने करणे अत्यंत गरजेचे आहे.
हो.
तर तुम्ही पण अ हा
दिवसाच्या सुरुवातीलाच हा आज काय करायचे आहे याची एक छोटीशी यादी करणे अत्यंत महत्वाचे आहे. महत्त्वाची कामे आधी पूर्ण करण्यावर भर द्यावा. विश्रांती सतत काम न करता मध्येच पाच -दहा मिनट मिनटाचा लहान ब्रेक घ्यावा. ज्यामुळे कामातील मरगळ दूर होतो.
होय काय? हा हा.
संतुलित आहार दुपारच्या आणि रा रात्रीेच्या जेवणात पालेभाज्या, वरण -भात, चपाती, कोथिंबी कोशिंबीर अशा संतुलित तार समावेश असावा. किमान दिवस दिवसभरात पुरेशे आठ ते दहा ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे.
हो हुयो होय.
कुटुंबासोबत वेळ घालवणे.
होय. दैनंदिन जीवनाचं लक्षच ते असलं पाहिजे आपल्या. आणि आता तुर माला म्हणाय गेलं तर आपलं मेन गोष्ट काय आहे बघा? की आपल्या म्हणजे जीवनात पहिला आरोग्याची काळजी घेणे महत्वाचं हाय. तर हे सगळं होईल ना?
हा.
आपल आरोग्यच ठीक नसेल. तर मग पुढं तुम्ही वाय वगेर आसूदेत किंवा तुम्ही म्हणजे बसण्याची ताकद सुद्धा असणे. महत्त्वाचे आहेच. सगळ्या गोष्टीत.
हा.
मग तस असत आहे ते. आणि का त्याच बरोबर काय आपल्या जीवनात कि म्हणजे खूप गरजेचंय ते वेळ. आणि आहार, पुरेशी झोप, परत वाईट गोष् ट गोष्टी पासुन दुर राहंने आनी चांगल्या गोष्टी
मोबाईल, टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप
हो हो. चांगल्या गोष्टींचा समावेश करणे असू दे, झोप झोप पुरेशी पाहिजे, त्यानंतर जे आपल्या आयुष्यातलं खूप ताण तणाव असतोय, त्याचा जास्त विचार न करता पण जो जे पॉझिटिव्ह विचार करतो त्याच्याकडे जास्त लक्ष देणे, मग
हो.
हं आन तुम्ही बोललाच की, कुटुंबा कुटुंबासोबत वेळ हे पण खूप महत्त्वाचंय, जे कुटुंबाशी केलेला शेअर म्हणजे आपण जे शेअर करतोय ते प्रत्य प्रत्येका बरोबर शेअर नाही करू शकत. त्यामुळे ते कुटुंबासोबत केल्यावर आपलं आपलं मन पण शांत होतय.
हा
हाआ म त्यामुळे तुम्ही हे प हे पण चांगलं सांगितलं मला. आणि एवढा वेळ तुम्ही खरंच ऐक न घेतलं, आणि तुम्हाला मल्ला बऱ्यापैकी समज्जलं असल आपल्या ज्या सव्वयी आहेत आपल्या जबाबदऱ्या आहेत, आपण म्हणजे कुठपर्यंत स्त्रीची सुद्धा हे आहे की म्हणजे, स्त्री प्रत्येक गोष्ट ही करू शकते हे तुम्ही पण म्हणजे, थोडक्यात मला जीवनाचं सांगितलं की आपलं दैनंदिन जीवनात आपण काय कर त तर खरंच खूप त धन्यवाद आणि ऐकल्याबद्दल खरंच, छान वाटलं तुमच्याशी बोलून ह तर बाय म.
हा.